केवायचीला उतरे, नि येड्यावाणी निसती.
त्याच्यात घुसेल नव्हतो, त्याच्यानं हे होत. त काय करू.
हा मी काय वाटते. तिला उचल हिला उचल निसती येड्यावाणी, मला माहिती ना फोन यायचंय गड्या त्याच्यात जावं लागतं.
हम्म आळस क लक्षात नाही आलं ते.
आा ह.
बाय बाय.
काय खाती आता.
ह का, लवकर केली म्हणा.
ती घातली ग दुसरी तर चांदलं
हम्म कच्ची खाती का, अजून बनवायची बाळ
हा नाही कच्ची खाल्ली होती. आता लोक तिनं तयार केली आता. फोन वर बोलताना त्या
जरी ना म्हण नंतर कॉल पण मग. हम्म, पोरगी मांडीवर चालेू पडून काही
हम्मम बर हेय बर हेय
हो
आमि येडे हाय.
हा दे ना
गे त एक तास कायकला हॅलो
ह काय करती.
काय नाही तर लागते स्वयंपाकाला.
हावका
हमं
बरी
तेच म तुला काही ध्यान येत नाही तर आपण लावून पाहत आपला लागत नाही
हा कायल मी मी दिला, आल
लसून सोलत बस चा आललं ध्यान मलावा म्हलं काय काम केलं आज.
सयपाक पानी केला
ह.
ते तिकडे गेलती मी औषत बनवलेलं ये ना त्याला हालवाल गेलती.
औषित कायचं
बनवलं गंजरात एकवीस बावीस वनस्पतीच कराव लागतो त्या औषीद.
कशाल ते
शेतात फवारणी करायला.
हाव का?
हम्म.
मिरचीवर फवारनी कराचि काय?
आम्ही शेतकरी गट केला बाई.
अ तच च
हा तिच्या मायेची कटकट म्हणा. त्यासाठी त्या औषधी वनस्पतीच ते केलं न पहिल्या एक दिवस सगळ्या बाय ना कापून कुपून तस बनवलं त्याला
हा.
आताय ना त्याला पाच पाच दिवस वाटून घेतली. पाच दिवस मी बोलू सुरुवातीच्या हालाची म्हण मला मी आ तरी कमीत मी हालून नीन म्हणलो नंतर तुम्ही आणि तुमचे काम म्हंनलं मग तर पाच दिवस माही झाले आता बाकीचे ते अजून सव्वा महिना कस राहतो तसं राहतो सव्वा महिना आला सारखं
हाव का
हम्म.
ह
म ते हलवती ना आता बाकी च्या तेना का हाल समानतशी काळी ह गेन
हा मग सगळ्याला पाच पाच दिवस वाटून दिले असल ना आता
दिले सगळ्यांना
हा.
मा आपले झाले पण मोकळे
ह का
तो शेतकरी गड बनवला ना मग तिकडे गेली. ती तयार होतीन हे म्हणती भांडेवाला आला ग बाई.
हा.
भांडी घेतली आम्ही.
कायची भांडी होती काय काय होतं.
केसावर घेतली केसावर नवद अ ग्रॅम छटाक अकरा ग्रॅम कमी
हा इतकीच हा इत तूला बी असंल गॅप पाव
आग होतेन बाई काटा गेलताना आटपट होतेना. तो काय म्हणे चारशे रुपयचे छटाक झाले म्हणते ते झाले समजा नऊशे रुपयचे झाले. ते त्यांनी काही त्यावर मला दोन जर्मण ची पातेली घेतली.
मोठे मोठे अरे बापरे!
तू कशी दिल ती पोथीवर पशीे
काय वरदिलत
गोथली गोथलीला कस देतोय आपण जरमंची पातीली,
ते टोपले घमीले
घमिले
हा आ
त्याच्याकड स्टीलच्या पातील्याचा सट होता एक लई भारी सट होता कडाईसारखा तीन चारण तो सांगतच. सोडा की नको तर म्हलं बसच घ्यायचं हुई. त्या पैशा असत्यातर मारल्या असत्या उड्या पण नई पैशे कुठं हाय मायाकड न्हाई. त्यांनी ते घेत ग्या थांबा-थांबा-थांबा आक ये ना क्या ना बाव चूप बस्स
आं का?
हां, आठशेतली जुळी आठशे झाले सुट्टे द्या तरी. ए काय आठ- साडे पाच साडे सहाशी झालती वर द्या नी दिले ओ पन्नास रुपये नई म्हणून. पश्शे रुप तेचं पंधरा
बरं
ते ग घरी आलो, जेवून खाऊनं केले, भांडी कोंडे लावून दिेले. तर मीच्या निघेल होते ना दोन? तीन किलो वा लाल लाल. त्या खुडल्या दुपारी.
काय लगदलई.
थोड्या सांबट वोल्लं त्याच मूळ ओल्लं पडल.
हो
णजे काल हवा लई चालू होती ना म्हणू काढून आणल्या. पाऊ पतोय दाट अलो
अम्म
मग आता काय केलं, ते दुकलं मग भांडी कुंडी धुतले का तो. पळलो, तीन साडे तीन ला कांद्याच्या वावरात
आ
कांदे निवडून नावडून आणले घरी. हां आणले घ निवडून
झाले बरेशे?
अं
झाले का मग चांगले
हा मग ते घरी आणले चहापाणी झाला स्वयंपाक पीठ मळ कांदा कापला कांद्याची चटणी बनवती रस बनवती पोळ्या बनवती
हा
हां पाणी आना ना साक्षी जग भरून तर तेलाने नटी परतुन आना
मला ना ते एक प्रस्ताव भरायचाय अजून हम्म तुमचा फोन लागत नव्हता म अक्काला फोन लागला ते मला फोटो पाहिजे होते पासपोर्ट फोटो
हा
ते पाठ होती इस्तरी सापडना अक्काला विचारलं होतं अक्काला सांगितलं पण अक्काच्या काही ध्यानात
हम्म कोणाचे तुहीवाले का आक्काचे
माझेच लागते
हा मग त्यांना काय माहित तुही ठाऊक नाही आलं सुईन
हा ठेवेल होते ना मग
अ
हा त्याच्या टाकून द्या वापीस जिथून आणल्या तिथून
त घरच्या आंब्याचा तर रस करायचा आहे का काय
नाही इकत आणले ना ते आंबे तर काय टोपलभरून पिळले तर रस निघणार नाही सुईन
हम्म तेच म्हणलं घरच्या आंब्याचं करायचं आहे काय
नाई नाई वीक दुसरी
झाले का दहा मिनटं
नाही अ हं हे झाल इतक्या लवकरिंगा
सात झाले का मग ते फोनासच स्पीकरवर ठेवून काम नाही करता येत ना. कानाला लावून बसले मी.
अ तुला करून ये मी काय सांगू बोलता बोलता काय ती चटणी करतू राहि.
अरे स्पीकरवरनी करता स्पीकरवर ठेवतायत नाही म्हणलं.
तरी ऐकू येत ना.
न ई येेतीना.
मला तर येत ऐकू बाई आता काय कर मी कॉल करायच्या आधीच आवाज वाढवून ठेव तेचा.
मग तसच कर ना पुढं.
हां एक कॉल झालेला आहे. आता आजु दुसरा कॉल पाइ
आ का.
आं
मला आले माझ्या बड्डेच्या दिवशी पैसे नऊशे रुपये.
ना आमाला तर काय आलं नाही.
मग आता मी काय करू नय आले त,
हं ते आमच्याशी बराबर नसल मग.
हां नाही याशी मजे मी कशी बोलतीय लवून तसं. पण तू समोरचा व्यक्ती का समाज तो बोलतोय त्याचे आले मला पैसे. हां ते त धा धा मिनटातच होता. ते कॉल चुकीचीच झाल ते बी.
हा मंग तसच झालत भयंदा पाच दोन दोन मिनिटं बोलण काय लावले काय पण
हा त्याच्यानच झालं ते मी सांगतीन तुला मयत्याची नाइ आली पैसे य मई आपण असं बोलतोय का? अशी बायान करी होती मला. कॉल.
आं काय?
तुज रींग करत होती. म आता मी काय गिनतीत नव्हते ठेवेल ती
मग तुला एकलेला च आले का बाकीच्या कोणालाच नाही.
कान मी कोण आता ग्रुप मध्ये कोणाला विचारू ग्रुप फुकट केला मी.
केला
मग आताच्यावर येतच नव्हत त मॅडम मग काही बोलत भलती आणि फोन हँग होत होता ना फोन मदी ग्रुप करती त्यात
मग ते ग्रुप का हे केले मग काय करणार आहे कस
अगं फोन म पस्ती स चाळीस ग्रुप तयार झालते
आ का
ण ती फोनची सेटिंग पण बंद होत नव्हती लवकर गॅलरीतच येत होती सगळे फोटो
ह
एवढं ग्रुप कुठं चाली ती रिक्मी नाटक कार्य चे बंद केले तर चार ग्रुप बंद झाले पाहिजे ले एक सोडून
हा का
चार पाच झाली पण दोन आता वच चालू केले ते राहू दिले
हा
ए बाकीची केली बंद
बरर
हम्म
रेल मार्ग निका खिचडी लावाची मला
काय
खिचडी लावायची म्हणल दुपारी केलती भाजी त्याती ती बाईने सगळी आज सांडून अरे चिकन ची भाजी बनली होती सकाळी ह ह मग ती आमच्या जेवण झाल्यावर तिने जेवण केलं तिच्यावर स्व तिला वाढ होऊन दिला आणि मी खाली पडत ले मग डोळेस लागून गेली
ह
पावसाचं बाई डोळे लावून गेलते आज जरा खाल्लं होतं ना जरा राहायचं खायचं मग तिला वाटलं असेल भाजीचं पातील आणि ताट नेऊन ठेवा माग किचन वर
हम्म
मोठी भाजी होती दिली सांडून कसं काय सटकून गेलं पातील काय माहित हातातून
हा हा हा तिच्या हाता पायात बळ नाही ना त्याच्यानंतर
मग तेच म्हणते ना हाता पायात ताकत नाही ना उचलायची काय गरज नव्हती ना
आं
पडून द्यायचं तीत बर उचलले तर उचलली किती मोठी भाजी टाकली संध्याकाळी स्वयंपाकाचा ताण नव्हता मला
हा
त्यात भाजी होती लय मोठी त्यांना काय एक - एक पोळ्या खाल्ल्या तशीच पडली भाजी
अगं मग पीस पीस तर उचलून द्यायचे ना रस् सा गेला तर गेला.
पीस पीस घेतले भरून
मग टाक त्यांच्या भाजीत खिचडीत, हा त्यांचा याच्यात टाक मग खिचडीत
पिझ्झा भाज्यांमध्ये जास्त टाकतच नाही बा फ्राय वगैरे केरायला राहतो ना एक ते भाजीतले पीस बया काही खात नाही जास्त काही नव्हते भाजी मधी थोडेही होते ते घेतले ते पातेल्यातच राहिले, पीस पीस रसा गेला सगळा सांडून
म्हाता रसा जाणारच होता.
हा ती खडखड करायला लागली ते पातेल पडल ते बी खडखड करायला लागली मी म्हणलं कायला दात कसू राहिली का बरं मग ते उठून तिला मग म्हणते अग राहू दे, अग राहू दे, तुझ्याकडून भाजी सांडली बसली पुसत पहाटी मग
मग आता